आवाज ऐकू येतोय हा हा बोला की.
म्हणजे काय बोलायचं असतं.
काय नाही हो रेग्युलर गप्पा मारा. चालेल
अच्छा अच्छा काही नाही असंच म्हणजे बसलेली नुसतच आंघोळी वगैरे करून आणि मी कसं. फर्स्ट टाइम आहे ना तर मला बघायचं होतं की नेमकं याच्यावर कसं काम वगैरे. करतात
मी पण आताच दोन नाही चार दिवस झाले जॉईन केलंय. नवीनच आहे मला पण तेवढं काय माहिती पण नाही मग ते पहिला टास्क मध्ये थोडे प्रश्न सोडवले ना मग दुसरा टास्क येतोय मग ते
अच्छा म्हणजे प्रोफाईल टास्क का पहिला
पहिला कंप्लीट झाला तो त्याच्यानंतर ऑडिओ ऐकून ते परत टाईप करायचं असते बघा
अच्छा
ते म्हणजे कॉल रेकॉर्डिंगच असतोय तो ऐकायच आणि ते टाईप करून पाठवाय सबमिट करायचं असते बघा ते तो टास्क आलेला त्याच्यानंतर मग कॉल अ फ्रेंडचा आलाय पण त्या ग्रुपमध्ये कस झालंय कोणाची ओळख नाहीय मला
मला पण कोणाचीच ओळख नाहीये मी फक्त ज्योती मॅडम हो
होय काय मग मी. कस केलं मग मी नाही मेसेज टाकला म्हणजे कोण ऑनलाईन असेल तर रिप्लाय करतात म्हणून मग तुम तुमचा रिप्लाय आला त्याच्यामु मग अगोदर फोन करूया म्हटलं फ्री असाल तर मग
हो त्याना सुध्या माहेरी आहे त्याच्यामुळे फडीचे
होय काय हा हा तुम्हाला या अ टास्कची माहिती कशी मिळाली
अ मला ज्योती मॅडम कडूनच सत्कर्म फड स्टेशन हा त्याच्या कड हो हो हो त्याच्या कड
तुम्ही आता सध्या जॉईन केलाय
हा मी सध्या फर्स्ट टाईमच आहे आणि मला अजून असं कुठलाही टास्क नाही दिलेला प्रोफाईल टस्क कंप्लिट केला आहे
हा हा
त्याच्यामुळेच म्हटलं चला आम्ही बघते म्हटलं काय नेमकं कसंला काहीच मला माहित नाही फर्स्ट टाईमं म्हणून मी त्याच्यात मेसेज टाकला की मी फ्री आहे कॉल करा अस
टास्क आलेला नाही काय अजून
अ मला अजून काहीच आलेलं नाहीय
होय काय हा हा मग तुम्ही फक्त ग्रुप जॉईन केलाय
सध्या मी फक्त ग्रुप जॉईन केलाय आणि ते कार्याच ऍप डाउनलोड केलेलं
हा हा मग प्रोफाईल टास्क पूर्ण झालाय तुमच
हा माझ प्रोफाईल टास्क कमप्लीट आहे
हा हा
बर बर आणि बाकी काय म्हणताय
सध्या फिरते. सुट्टी आहेत तोपर्यंत आहे आपलं सासर. सासरे, काम. काम असतातच. म याच्यामध्ये कसं, दहा मिनिटं बोलायचं असतं का?
होय. होय, दहा मिनटं. आम्ही दहा मिनटं, फोन लावून म्हणजे जे, आता ते ग्रुपमध्येध्ये आहेत ना. त्यांना लावाय त्यानं दहा मिनिट बोलायचं. अच्छा, म्हणजे कुठल्या पण विषयावर बोलायचं असच. काय नाही फक्त- त आपली माहिती म्हणजे आपलं गाव, नाव असं आपली पर्सनल माहिती काय द्यायची नाही. रेग्युलर असं काही- पण बोलत. तर चालतय किंवा या कुटुंबाबद्दल. किंवा ए एखादी रेसिपी, किंवा एखादी माहिती, अशी काय- पण सांगितला. तर चालतय.
चालेल.
ह फक्त आपली पर्सनल माहिती द्यायची नाही. आणि म ह्या टास्कची किंवा ह्या ॲप ची माहिती अस ह्याबद्दल काही बोलायच नाही. आपण वेगळ्या कोणत्याही विषयावर- बोलू शकतोय.
अच्छा. म्हणजे ह्या टास्क किंवाअ कार्याची म्हणजे माहिती पण द्यायची.
नाही नाही म्हणजे- म्हणजे ह्या ऍपची वगैरे नावं किंवा माहिती असं काहीच द्यायचं नाही. फक्त रेग्युलर अ गप्पा मारायचं किंवा एका कुटुंबाविषयी किंवा कुठल्या तरी असं एखाद्या विषयावरती. किंवा ठिकाणावरती, रेसिपी- वगैरे असं काही पण, - अ शेअर करायचं, बोलायचं.
ओके
फक्त आपल्या संबंधी काही सांगायचं नाही, किंवा पर्सनल माहिती. द्यायची नाही द्यायची नाही हा होय. तेवढच मी पण आता नवीन जॉईन. केलय ना. त्याच्यामुळ ह्याच्यातलं अजून काय. काय आहे तेवढं मला पण माहित नाही. आता चार दिवस झालाय जॉईन. केले मे.
अच्छा तर मग माहिती पडलय का अच्छा मग तुमचं नाव आलेल का त्याच्यात. मध्ये.
अ अ ग्रुप नाही मी. जॉईन केलं की ते ग्रुप.
अच्छा हा मी पण ऍक्च्युली मी पण जॉईंटच आहे.
हा मग लिंक सोडलेले ना मग आमच्या शेजारी आहेत. त्यांनी मला ह्या टास्क ची माहिती दिली. मग त्यांनी सोडलेलं. त्या ग्रुपला मी जॉईन झाले मग ते दोन ग्रुप आहेत बघा एक लोकवाणी म्हणून आणि एक टास्क फ्रेंड अ कॉल म्हणून.
हो हो हो.
ते दोन्ही ग्रुप जॉईन केले. मग ते दु दुऱ्यावेळी टास्क आला ना फ्रेंड ए कॉलचा. मग ते कॉल करायला कसं होतंय. सगळे ग्रुपमध्ये अनोळखे आहेत. मग आपण जर. फोन लावलं ते चुकीचं वाटत. किंवा मग मेसेज टाकून बघितलं मग कोणतरी रिप्लाय दिलं तर मग त्यांना फोन करायला चाल तय ओ असं अनोळखी व्यक्तींना. फोन करायचं. बरोबर दिसत नाही, होय अवघडतय ना आणि मग आपण फोन करू शकतो. पण ते पण. फ्री असायला पाहिजेत ना.
होय होय बरोबर.
त्याच्यामुळं मग मेसेज केला मग कोणतरी फ्री असलं तर रिप्लाय करते म्हणून. खरं तर मॅसेज करायचं नाही म्हण सांगित ल्यात ग्रुप वर अस. ते तुमच तुम्ही मेसेज करून बघा म्हंटलेत पण असं ए त्याला अ मॅसेज करणं पण व्यव बरोबर
बरोबर हां बरोबर हां म्हणजे पर्सनली त्यांना मेसेज करू शक
बरोबर दिसत.
नाही नाही म्हणजे तसं नाही आता समजा आता आ पण एकमेकींचा आवाज वगैरे. अ ऐकलाय. तर आपण एकमेकांना सांगू शक कतो ना की तुम्ही फ्री आहेत का?
होय हां त्याच्यामुळेच मग मी पहिल्यांदा मेसेज केला.
आणि मला असं वाटलं की त्या ज्यो ती मॅम म्हणजे अ ज्या सत्कर्म फाउंडेशनच्या हां हां.
त्यांचं पण नाव ज्योतीच आहे होय होय परवा त्यांचा पण. फोन आलता मला पण मा आमच्याकड रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांच ऐकू येना आणि माझं पण त्यांना ऐक कू येईना अ होय. ते आता पावसाळ्यात रेंज चा प्रॉब्लेम. चालू आहे ना जरा. तुमच्याकडं पाऊस आहे?
आमच्याकडे सध्या तरी नाहीये पाऊस. म्हणजे एक-दोनदा आला होता एक एकदा होऊन टिप टिप अस. आणि म्हणजे काय बाती सु दवली झाली नसे.
हा हा. हा हा. बर बर.
पाऊस आहे ना.
हा हा.
पण नक्की एखाद्या रेसिपी विषयी बोलूया. अहह एखाद्या वस्तू. विषय बोल.
हा हा तुमच्याकडे काय असं फिरण्यासारखं काय आहे.
आमच्याकडे फिरण्यास सारखे ऍक्च्युली दमन वगैरे तुम्हाला माहितच असे. आणि तस दमण एक. अ टुरिस्ट प्लेस आहे.
हा हा तुमचा आवाज क्लिअर येत नाही आहे मला.
अ आता येतो का आवाज.
आता यात लागलय.
हा हा म्हणजे अ टुरिस्ट प्लेस आहे दमण. दमण दादरा नगर हवेल.
हा हा.
हा. तुम्ही जर ह्याच्यावरती. हो तुम्ही त्याच्यावरती जर अ हे टाकलं दादरा नगर हवेली दमन अँड टाकलं की भरपूर स्थळ तुम्हाला येणार. हो हो. त्यामध्ये तुम्हाला जे. बघायचा लाईन सफारी आहे. हाडिअर सफ. ते आहे. तिच्या नंतर हा. त्याच्यानंतरला म्हणजे मोठे. हो हो गेलो ना आम्ही जाऊन आलो. त्याच्यानंतर हो त्याच्यानंतर आपलं गुजरात मध्ये. अटल भवन. अ सॉरी अटल सेतू आहे. आणि तुमच्या भागामधे हो हो भरपूर हे भर
हा हा.
बोटिंग वगैरे चालते.
होल आमच्याकडे स आमच्या ई थ तेवढं काय नाही आमच्याकड फक्त ह्या इकडं गार्डन आहेत दोन-तीन.
हा.
ते तेवढंच आहे आणि आमच्या गावापासून एक थोड्या अंतरावर एक मंदिर आहे जुन्न रामाचं.
अच्छा!
ते पण छान आहे पावसाळ्यात तिथं छान असतंय बघण्यासारखं आहे सगळं.
आ म्हणजे कुठला एरिया? एरिया कुठला? अच्छा, कोल्हापूर साइड. तिकडे महालक्ष्मीचं मंदिर
हा आहे आहे होय आहे आहे. जागृत देवस्थान आहे तेे पण होय होय छान आहे कोल्हापुरामध्ये पण फिरण्यासार त भर
होय, होय, दोनदा आम्ही येऊन गेलो त्याच्यानंतर हो त्यालास लागून कोकण किनारपट्टी हेना रत्ना हा, हा लांब होत ते पण अ म्हणजे जर फिराय च राहिलं तर मग. अ समजा कोकणात हो कोकण.
हा, समुद्रकिनारा वेगैरे आहे छान आहे ते पण कोक कनचा सगळा भाग छान आहे फिरण्यासार का हे बघायला अस सुंदर आहे.
छान आहे तिकड पण सगळं. तुम्ही आला होता काय कधी कोकणात?
हो आले, दोनदा येव
होय काय हा हा तिथून इकडं आलेला तुम्ही?
होय इथून तिकडे आले. मस्तपैकी कोकण रस्त्याला कोकमची झाडं वेगैरे. त्याच्यानंतर नारळी अ लालवा लाल विटान ची घर, देवस्थान पण
ते सगळं. फिरून.
हो सगळं फिरून गेलंय, त्याच्यानंतर खूप. कम वगैरे असे पडलेले रस्त्यावर, आंबे वगैरे पडलेले. काही रान भाज्या. पण रस्त्याच्या साईड लागल. तिकडच्या लोकांना माहिती नाही. असं त्या गोष्टी. आम्ही फार अनुभव घेतो. आणि त्याच्यानंतर तिकडे. अ
हलो, हॅलो, हा दहा मिनिट झालेय आता फोन कट होईल काय.
हो हो चालेल बोलायचंच होतं ना. बाय.
परत लावते मी, चालते एका व्यक्तीला पाच वेळा चालत.
अच्छा!
लावलं तर चालेल.
हो हो, चालेल चालेल.